हॅलो,
हॅलो, आवाज येतेय का? जावा तन किती यत तुम्हाला?
ये इन जालाय का? आत्ता येतोय का?
हॅलो,
हा, आता याय लागलाय का म्हंटलं? हा बोल की,
काय कराल्यास?
काय नाही बग, बसलोय आता आवरून.
जेवण वगैरे झालं.
होय, जेवण वगैरे बनवूनच सगळं बसलय बघ. नाईट होती भावाची. नाईट होती, त्या म्हण जेवण ना सात ला म्हणजे लागतय.
बर.
हम्म, मी ते जॉब वर न आलो, गरदी आलो, घरी आवरल आणि जेवणाला आवर साडेचार ला येतोय.
हा,
हम्,
पास,
होय फस्ट असते माझी, होय. होय, मला कंटिन्यू मॉर्निंगच असत्या,, किती? साडेचार ला येतोय, मी साडेचार पावणे पाच. बस न यायचं असलं तर पाच होतय,, नाही तरर न्यायला येणार असली पप्पा वगैरे तर साडेचार होतात.
बरं,
हम्, तेच आत्ता आवरलं बघ, तुमचं जेवण वगैरे
चाललय,, आता बनवायला लागलोय. चपातीच वगैरे पिठ मळलोय,, इतन पुुड आता जेवण.
काय करालाय आज?
काहीतरी पावसाला सांगू. काहीतरी पावसाला आणुन खायच मनलेलो, आता पाऊस अचानक चालू झाला ग.
हम्म, हम्, हम् मग आता काय बनवणार?
आता डाळ वगैरे बनवायची.
हम्म, हम्म.
हो ना.
हम्म.
मजाच्य
काय नाही बघ, होय आताच आवरलं बघ जेवण. चपाती भात वगैरे होय. नाईट असते ना. नाईट असलं कि सात पर्यंत जेवण सगळं लागतय.
हम्म.
भावाची नाहीईडचला. आता त्यांचीच आपली की पप्पांची नाईट. चालू होते.
हा ह.
असय. एक झाली की एक अ?
आज काय स्पेशल?
आज स्पेशल असं काही नाही, बाई आपलं रेग्युलर. चपाती भात अंमटी भाजी अ परत सांडगं तेवढं भाजलेय बघ. काल सोमवार होता काल होत स्पेशल. हम्म.
केली होती. मध्ये मध्ये म्हणजे परवा कारी पुरणपोळ केली.
हम्म हम् हम्. आम्ही केलंत काल श्रीखंडांडीला चपाती श्रीखंड. भ वांग वांग बटाटू मिक्स भाजी केलती. राईची आमटी वगैरे काल केलती. उपवास होता ना काल त्यामुळे.
काल सोमवार नाही का?
हा होय. मम्मी तर उपवास असते ना होय.
तूझा पण असतो?
नाही नाही मी गुर माझा गुरुवार असतोय मम्मी स्त आई मम्मी तुझा पण असत ना? हम्.
हा बले. घर आवडायचं थोडा वेळान जेवायचं.
हम्म.
आमचं कस काय चाललंय? तुमचं काय लंय वाटत?
पाऊस आहे खर थंडी एवढी नाही आहे बघा नाही.
तु तिकड नसेल इकड आहे की बै.
हम्म नाय.
पाऊस पण आहे. आणि थंडी पण आहे.
थंडी एवढी नाही असं वाटत. सकाळच थोडी वाटते बघ ते पण सका काय तर कस पाऊस पण पडतोय आणि भिजलेला असत त्यामु आणि जाऊन त्या हॉस्पिटल म
थोडसा तू किती वाजता जातेस सकाळी?
एवढे सकाळी त नसते. तुमच्यासारखं मी सहा ला न ते नाही करत आठची
सहा सहाला नाही, पाच सहाला नाही पाच वाजता जातो मी. चार पन्नास ला तर मी रूम वरून निटतोय.
होय मग कसं बसणं वगैरे जातय काय?
होय कंपनीची बस असते.
हा, हा, हा, हा.
एवढ पहाटेच आहेच बस कुठली.
होय मग कशी तुमच्या हे जी हजीच आहे काय काय ते आपलं बस कामावरची
पण बस असते ना,
तेच कि कंपनीचीच आहे ना. कंपनीचीच बस आहे ना म्हटलं, हम्म हम्
मग काय वाटलं,
बर का.
आहेत बघ निवांत आहेत सगळी जण हा हा गेला की तो आताच गेला पप पप्पा आहेत मामा बसल्यात, त्याझी नाईट ल्या
सुंदर
ओमकार गेला. पप्पा मम्मी बसलेत टीव्ही बघत.
हम्म पाऊस आलाय का कमी आता
पाऊस आता नाही ए बघ
बर दिवसभर कसा
पाऊस नाही म्हण काय वाटत नाही. नाय पाऊस बाई महा काय म्हणतात तस आहे बघिता पावसाच्या
कंटिन्यू चालू असते.
होय.
पाऊस कंटिन्यू चालू असते ते,
होय दोन दिवस झाला कंटिन्यू नाही आहे बाई हा मग थांबून याय लागलाय नाहीतर, नको काय म्हणतात तस होतंय हम्म
ब बघआ
म
हक
आता हम्म काय वाटत नाही ग पाऊस पडाला की खरं,
आता अचानक एवढा पाऊस लागला काय होतंय बघू हम्म
हम्म
बाकी दिदीला वगैरे कॉल केला होतास?
होय होय केलता की,
अच्छा
हम्म तिला पण कॉल करायचाय करतो म्हटलं म्हटलं आधी तुला कॉल करून घ्यावा लय दिवस झालं कॉल नाही.
होय.
काळजी घेत जा पावसात वगैरे ठीक आहे. हम् चालत ठेऊ काय,
तू पण घेेत चालतय ठेवू का?
हा हा
हा